हॅलो,
हा आवाज येतोय का?
हो येत बोल ना हो बोल,
हा हा माझं पण आत्ताच आवरल.
हा
अगं आमच्या इथ बिल्डिंग मध्ये नाही का मुलाचा बारावीला तो अ नापास झाला ना तर पैस झालं त्याला तर त्याच्याबद्दल टेन्शन आलं होत त्यांच्या आईवडिलांनी ते त्यांना हे केलं कन्सल्टेशन केलं त्या आहेच सायकेटरी असत कि मानसोपचार तज्ञ
हा, हा
त्यांच्याकडनं ते त्यांनी हे घेतलं विचार हो ते म्हणजे अगदी डिप्रेसच झाला मुलगा ते खायना पिना गर म्हणून म्हणून म म्हटलं आता आपण ह्याच्यावरच बोलूया म्हणजे आपण स्वप्न म्ह मोठ बघायचं पण तीच्यापेक्षा मेहनत जास्त मोठी करायला लागते त्यासाठी, आपल्याला ना आता आपल्याला कसं वाटतय कि, अ हे केलं की लगेच आपल्याला त्याचा अ हे मिळ काय म्हणत्यात निक काल मिळावा अस वाटत इन्स्टंट चा जमाना आहे अगदी पटपटपट सगळ मिळाव. जावं वाटते ना, वेळ कोणा म्हणजे थांबत नाही कोणी कि अ आता म्हणजे धीर धरवत नाही मुलांना आता म्हणजे, खाल्ली कि लं पाहिजे असं त्यांच म्हणणं असते पण तसं होत नाही ना ती गोष्ट ह क नाही
विचा रशक्ती कमी झालीय का?
हा.
मोबाईल मुळे पुढे जायचं त्यांना हे आशा लागते. जास्त.
हा ते मोबाईल पटपट पटपट ते येतच राहतं ना गुगल वरन काय मग तस त्यांना सवय लागते की अ सगळं पटपट प पण त होऊ शकत नाही ना आपल्या आयुष्यात खऱ्या आयुष्या मध्ये वास्तवामध्ये आणि आपल्याला जर आयुष्यामध्ये मोठ ठेवायचं असेल तर स्वप्न आधी मोठी बघावी लागतील. मग स्वप्न म्हणजे काय तर रात्री झोपेत येणारे नाही तर, जे स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत असे स्वप्न बघायला पाहिजेत. आपण लहानपणी असं म्हणतो कि सगळ हे बनणार आहे मी मोठं झालं की ते बनणार आहे कोणी म्हणजे, डॉक्टर कोण पोलीस. कोणी पायलट, इंजिनियर हाय की नाही.
हो.
हा अशी स्वप्न बघत बसतोय.
हम्म
आणि अब्दुल कलाम तर आहेत की नाही त्यांनी तर लहानपणी पेपर वगैरे विकलेले आहेत. सचिन गल्लीत क्रिकेट खेळत होता. आणि धीरुबाई अंबानी पण पेट्रोल पंपावर काम करायचे ते त्यांच्याकडे पैसा नव्हता ओळख नव्हती हा मेहनत केली त्यांनी भरपूर स्वप्न मात्र आकाशा एवढी मोठी बघितली‌. पण मग स्वप्न बघून नुसतं चालत नाही ना यासाठी काय करायला पाहिजे आपण मेहनत पण घ्यायला पाहिजे स्वप्न बघाय सोपं असतय. हम् पण सकाळी उठून ते पहाटेचं उठून ते मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी. ह म्हणजे स्वप्न आदी- मेहनत हे दोन्ही जर केलं आपण तर ती यश मिळते.
हो बरोबर,
हम्म पण नुसतं जर हा बोल ना
अमेरिकेचे ते अध्यक्ष कोणते त्यांनी तर बाराव्या वेळा हे केल्या त्यांना अध्यक्षपद मिळालं. बारा एवढ्या वेळा म्हणजे कोण एवढं धीर आता ला लागत असतो. मुलांना.
आताच्या मुलांना कस जास्त मेहनत घ्यायला नको असते मेहनत म्हणजे काय तर रोजच्या पेक्षा आपण रोज दोन तास समजा अभ्यास करत असल तर अजून दोन तास त्यांनी त जास्तीत अभ्यास केला पाहिजे. समजा आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर रोज दहा लोकांना भेटलं पाहिजे. खेळाडू पण असेल तर रोज ते प्रॅक्टिस किंवा सराव केला पाहिजे त्या गोष्टीचा. आणि फरक जो आहे त का एकाका दिवसात दिसत नाही ना त्याला सहा महिने असं दिवस जायाय लागतात.
हम ह.
हम.
बरोबर आहे.
आणि आपल्याला अडचणी तर येत राहतात असं करत राहाला म्हणलं की हो. पण अडचण जर असेल तर आपल्याला आयुष्यात मजा तर काय आपल्याला वाटते ना की काय येत काय सारखं उठले कट- कट पण त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपण त्यातन मार्ग काढतो. काय करायचं म्हणून विचार करतो त्या गोष्टीवर.
हम ते स्वप्नन बघितलं की
की नी अ धंदे बंद पडले होते पण त्या व काही लोकांनी काय ऑनलाइन बिनेस सुरू के आणि आज ते काय झाले करोडपती बनली
होम
त्यांनी अडचणीला कारण बनवलं नाही तर संधी बनवली असं आहे आणि आपण नवीन काय करा गेल्या लोक म्हणतात की अ काय जमणार नाही हे काय करणार आहे असं आपल्याला पाय खेचतात तू काही व्यवसाय करू नको तू आपला काही ते पिंड नाही असं म्हणतात ना लोक
हो पण ते ज्यांना आवड आहे त्यांनी केलं तर उलट त्याच्या तर यश येतय चांगलं
हो ना
आणि आपण जे स्वप्नन बघतो ना त्याचा मार्ग कोणता आधी बघायचा आणि त्या मार्गाने चालायला चालू करायच बरोबर आपल्याला ते मिळतेच आपलं काय इच्छच असेल ते स्वप्न शिखरापर्यंत जाईपर्यंत माणसाला दम नसतो कधी वर पायरी चढणार कधी उतरणार उतरलं की लगेच माणसाचा अ धीर खचतो
हा आता डॉक्टर हम डॉक्टर आता म्हणजे एवढ ते होतात पण त्यांचा अजून प्रॅक्टिसच म्हणतात ना प्रॅक्टिस सुरू आहे प्रॅक्टिस बरय म्हणजे किती जरी ते मोठे तज्ज्ञ बनले तरी त्यांच काय म्हणतेत ते सुरू आहे ह आणि मला ते कोणी पण म्हणजे माणूस जे की नाही आयुष्यभर विद्यार्थीच राहत होते मनुष्य सगळं म्हणजे हा काही ना काही साध आपण प्राण्यांकड बघितलं तर आपण त्यांच्याकडनं बघत राहतो काहीतरी मुंग्यांकडून म्हणा ओळीन जायचं चिकटी ठेवायची अ ते सुग्रण पक्षी असतो ते काढी काढी आणून घरट्ट जमा करतो हो कसं म्हणजे आपल्याला अगदी विंनलयासारखे ते घरट बनवते म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की
आता पक्ष्यांकडे बघायला वेळ कोुणाला आहे आणि त्यांचा शिकायला वेळ कोुणाला आहे अस आहे ना असं झालं पक्षी पण आता कमी व्हायला लागले ह टॉवर मुळे मोबाईलच्या वगैरे प्रदूषण मुळे ह ह अ तेच कि निसर्गाकडे बघून आपण शिकल पाहिजे
हा आणि निसर्गाचं एक काय माहिती का सगळं ते देतच राहत आपण नुसतं माणूस आहे की जे फक्त घेतच राहत असं आहे
नाही चंद्र आता पूर्ण दिवस जाईपर्यंत शांत बसतोय तो एवढा देव असून आणि आपण कोण त्यांच्या पुढे हम् सूर्य त्याच्या वेळेलाच येतोय
हो
कमी अगोदर येणार मी नंतर येणार ह ज्याचं कार्य तेव्हा असतय ते करायच त्या त्या वेळे जे कार्य केल ना कि माणूस यशस्वी होतो आता आपल्याला जर हे का तेच की आपल्याला जर हे कार्य करायचे आता तर आपण कंटाळा करून चालणार नाही धिरानीच काम केलं पाहिजे
म्हणजे आपल्याला सुरुवात जर करायची तर परफेक्ट असं म्हणजे काय मुहूर्ताची वेळ बघायला उपयोग नाहीये आत्ता चक्षण महत्वाच आहे म्हणजे तू मन आहे ना कलकरेसो आज आज ससो अभ्यास म्हणजे मुहूर्ताची वेट बघव नका. कि चांगला महर्त करूया असं आपण सुरुवात करायची ते आणि कुठलं पण काम असे कि तीन दिवस केलं परत बंद केलं असं करायचं नाही. त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे.
हम् मुलांसाठी हल्दीच्या मुलांसाठी ह्या विषयावर एक क्लासच ठेवला पाहिजे मला म्हणायचं कारण हे खूप कमी होत चाललेय म्हणजे ते आपलं पॉझिटिव्ह मुलांचं जे
हम्म आणि हार मानायचं नाही नऊ वेळा पडला तरी चालेल पण दहाव्या वेळे उठ आ आप लह मी जेव्हा लहान होतो ते्हा चाललेत नव्हतं. किती वेळा पडला असणार तर ते पडल्याशि आपल्याला चालेल तर कुठं आलं सांग किंवा आपण सायकल चालवताना खेळताना किती वेळा पडल असेल.
हो तेच ते स सकार. विचारासाठी एक म्हणजे त्यांना हेच करायला पाहिजे. म्हणजे समज देण्यासाठी एखाद अ क्लास पण एखाद त असत. ठेवायला पाहिजे असं लहानपणा.
म्हणजे पाच वर्षानंतर जर तुम्ही जिथे असाल ते. आज तुम्ही काय करता यावर अवलंबून आहे म्हणजे आता आज जर टीव्ही बघत अस चाल तर आयुष्यभर तुम्ही टी व्ही वरच बघत बसणार स्वप्नासाठी त्यांने मेहनत केली तर एक दिवस. लोक तुमचं कौतुक करणार असं की ना एवढी मेहनत घेतली म्हणून झालं.
हम्म.
आणि जो मेहनत करतो नशीब त्याच्या समोरच झुकते असंही ना.
हा.
हॅलो हा आवाज येत नाही का मला वाटला आवाज बन जाा हा हा येतो. हा हा. हम्म. म्हणजे चिकाटी सातत्य त्या जिद्द ही ठेवलीच पाहिजे आणि केलंच पाहिजे कुठल्याही गोष्टी यश मिळवायचं अस. चल तर
हा हा
आणि यश मिळाल्यानंतर ते पचवायला सुद्धा लागतय नाही तर काही काही डोकत काय हवा जात
जमिनीवर राहायला लागत.
पैशाला तर त्यात निराश नाही व्हायचा पण ते उठूनच उभं राहायचं. ते फिनिक्स पक्ष सारखं फिनिक्स पक्षी कस राखतून वरेत त ब. माहिती आहे का फिनिक्स पक्षी
हो हो माहिती आहे की.
हम् ते राखेत नच उठत ना मग
म म्हणतात कि ते अपयश ह यशाची पहिली ैरी असते अस यश आलं की आपण माग खेचल जातंय उलट परत जमिनीवरच राहतोय.
होय आणि मला काय वाटतं माहितीय का कधी सुद्धा अपयश चालेल चांगलं कारण जर आपल्याला खूप मोठी. टाकायची असेल तर चार पावलं मागच या लागतं त्यासाठी जास्त आपण मोठी उडी टा चुकतोय हा असं.
हम
हम
किती कितीतरी शास्त्रज्ञ.. वगैरे आधी किती म्हणजे छोटे छोटे शाळेतच शिकलेत...
हो आणि त्यांनी किती प्रयत्न केले त्याच्यानंतर त्यांना आता यश मिळाले एवढ्या वर्षानंतरचं... लगेच कोणाला एका दिवसात एका तासात मिळत नाही असलं...
मोठ्या माणसांचे बिल क्लिंटन वगैरेचे मी वा... अ ते सकारात्मक विचार कसा करायचा ते शिकवतात ते...
हा चालेल पुढच्या कॉलला सांग मग मला नंतर...
हा हे सकारात्मक वि.. उपचार करत राहायचं आपण दुसरे... कसे का राहिनात एवढं ठीक आहे हा...
हा हा ह चालते मग करते परत फोन...